हॅलो!.. हा बोला
हा.. आला.. का..? हो आला येते ना आवाज?
हो.. हो येतोय
हा
झालं जेवण?
हो जेवण वगैरे जस्ट झालं. फिनिश म्हटलं ग्रुप पाहावा मग‌ मग, काय चालू आहे आणि?
चालू आहे तिकडे ग्रुप मध्ये खूप काही- काही. आई म्हणतात मी वेडी झाले म्हणे या.. गोष् ष्टीमुळ सगळ्या ह..
हे काय थोडस म्हणजे तीस पर्यंतच आहे म पुढं मग... नॉर्मल आहे मग नाही.. हा.. बाकी का.. य.. काय म्हणते-मस्तत यान तुम्ही इकडे लग्नाला आलेच नाही.
नाही मी नाही आलेलं ला ते ऊन खूप होतं ना आणि जळगावला तर खूप जास्त त ऊन असतं.
हो ना.
हम्म दादा पण बोललेला मला की ये- ये- ये पण मी म्हणल पिहूमुळे नाही जमत ना.
हो ना.. आम्ही इकडे जाऊन आलो मालेगावला
हो माहिती आहे ना.. कसं वाटलं मग छान आहे का?
हो.. छान वाटलं हे पण होत ना सामी स्वामी हा हे काय झाण त्याला स्वामी म्हणायले स्वामी म्हणाले ग काय का म म्हटल्याचं हम्म
तेच म ते त्यांची मजाक मस्ती चालू असते ना त्या त्यामुळं ते बोलतात काही पण ह काय मग.. कसं वाटलं तुम्हाला घर आमचं चांगलंय का?
छान -छान -छान मस्त सगळेजण छान जीव वगैरे लावतात. जस पाहिजेहोत तसं भेट
हा.. मग काय तर.. छान आहेत. ते सगळेच चांगले आहेत, अभिनीत दादा मस्त आहे सगळेच चांगलेत.
हा छान आहेत मला वाटत तुम्ही लहानपणी पासून म्हणजे ओळखता का यांना म्हणजे
हो. हो म्हणजे म-सोनी मावशीचे नंनददेत ना ह्या मग त्या रिलेशन मध्ये होतच कॉन्टॅक्ट.
अच्छा.
हम्म मग अभिनीत दादा, विनीत दादा दोघांना पण ओळखते.
हा- हा.
हम्म आधीपासूनच हम्म म चे ते भांडणं व्हायचे म्हणजे मारामाऱ्या व्हायच्या खूप काही काय ह मजाक व्हायची. इ.. हा.. ते मला रडवायचे नुसते.
कोण बा- हे भाऊजी रडत असतील?
दोघं पण हा हो दोघं पण. दोघंपण डेंजर होते जास्त.
हो का?
मग कधी- कधी जास्त अभ्यासू ज्ञान द्यायचे ते -ते जास्त हूश शांततेत न त्याच्याम म अभ्यासाचं ज्ञान जास्त भेट टायच मला त्यांच्याकडून.. हे असं करा ते तसं करा. हं.... हम्म
त्यांच कसं ते पूर्ण एज्युकेशन च भ-डोक्यामध्ये आहे ना सगळं एज्युकेशन- एज्युकेशन.
कुठे पण गेले ना ति-तिथे त्याच टोन मध्ये बोलत असता तो.
हा...
तो त्याच टोनमध्ये बोलतो. हंम आमचं अजूंन बोलणं नाहीं झालेलं अभिनेदादा मी तरी बोलतं असतें कधीं कधीं.
हां.. हां
पणं विनित दादाचं माझं नाहीं बोलणं होतं जास्तं तरं कधीं -कधीं व्हिडिओ कॉलवर असले अ.. सोबतं सगळें जॉईंट ग्रुप कॉलवर तरं तरं मंग होतं सनीमांवशी घेतं असतें नां कधीं कधीं.
हो नं हंम..
हंम हंम.
आतां त्यां मले वाटतें कुठेतरी टूर लां आम्हीं जा
हं..
अजूंन ठरलं नाहीं अजूंन. मंग म्हणतं होती ती हंम.. मस्तंच..
घरांत घरांत घरातचं असतांत पणं घरातचं असतं तो पणं पूर्ण म्हणजे
हां.. आतां हं.. वरचं आहे ते आतां मलां वाटतें एक एक वाजल्यांपासूंन आलेले आहेतं फक्तं जेवायले एकदां खांली आले असतीलं नंतर मंग.. गं आतां परंत एकदां जिवायंला जेवायलां. खांली आणि मंग परंत आतां बारा एक पर्यंत येतातं.
तेचं नां.
हम्म बिजि आहे संध्याशी तूलां तर नवीन नवीन ते कोणते कॅरि आलीतं नां जागां वॅकन्सी
हां हां हां त्यांच्या.
हां आरटीओच्यां पहिले दो एक महिना पूर्ण फ्री होते पूर्ण टाईम स्पेंड व्हांयचां पणं आतां जसं त्यां जागां निघल्यां कि मगं
ते झालं परंत हं देचं नां अभिनीत दादा पणं एम पीएस सी देतं होते देणारं होते पणं हं त्यांनी सोडूंन दिलं वाटतं क्लासेस मुळं
हां पणं नाहीं आतां तिनं परंत अभ्यांसायलां लागलेतं आतां
हां कां
हम्मं म्हणजे एम पी सी चं तरं माहितं नाहीं पणं आर टी ओ ची ते देणारं आहेतं तयारी करतं आहेतं
अच्छा हां नाहीं ते मी त्यांना यु पी एस सी द्यायंची होती नां मलां मंग मी त्यांनां कॉल केलां यू पी ए सी द्यायंची होती द्यायंची अजूंन पणं हां अभ्यांस चालूं आहे नां माझां तरं मंग त्यांनां तेचं बुकलिस्ट वगैरें ते विचारतं होते मी कायं कायं आहे कायं कायं नाहीं सोनी मावशी मलां बोललेली की ते एमपीए युपीएससी येतांत ते म्हणे हम्मं मंग मी त्यांनां कॉल केलतां तरं ते म्हणलं मंग माझ्यांशी बोलायचंय कां म्हणे तुलां म्हणलं होयं म्हणं नाहीं म्हणलं तूं माझ्यांशी नसेल तुलां विनीत दादाशी बोलायचं असेल म्हणे मलां अरे नाहीं म्हणलं मलां तुझ्यांशीच बोलायचंय
हम्मं हम्मं हम्मं
हां हां
नाहीं पणं ते त्यांचं मलावाटते त्यांची एमपीएससीची तयारी चालूं होती
हां तेचं नां मलां तेचं बोलले म्हंजे तुलां हिन्दी मिडीयम मधून द्यायची असेलं तरं तूं विषय सोडूंन दे म्हणे तूं देऊं नको मणे हि
हम्मं वं इतकं हार्ड असते ते हिन्दी त्यांचं मी पाहिलां त्यांचा पेपर हम्मं मंग तुम्हीं हे ट्राय करतं असतीलं की एमपीएस सी
नाहीं मी एम पी एस सी नाहीं मलां ते एम पी एस सी मध्यें कसं ते महाराष्ट्राच्यां पूर्ण मुळाशी जावं लागतं आणि ते तारखा वगैरे आपल्याकडून नाही होत. पाठ यु पीएस. मध्ये कस असतं जास्त डीप मध्ये नसतं वर वर असत सगळं. आणि जास्त डेट्स वगैरे नाही म्हणजे
हम्म हम् हम्
गेम फॉर्मेशन नाही भेटत. नाही पाठ नाही करावी लागत असं म्हणजे तिकडे एम पी एस सी मध्ये ह्याचा जन्म कधी झाला आणि त्याचा जन्म कधी झाला असं विचारतात. त्याच्यामध्ये युपीएसी मजी एवढं नसत यु पी एस सी मध्ये म्हणजे पूर्ण देशाच विचारत तर मग ते मायक्रो मायक्रो सगळीकडचं विचारतात ना मग ते एवढे जन्मबिन्म नाही विचारू शकत कुणी
हम्म हम्म
हा
ते पुरते मग हे भ गोड मुळात जाऊस तर
एवढं हा मग तेच ना वर वर वर वर करले. केलेलं परत कधी पण त्याच्यामुळ मग ते यु पी एस सी देनं परवडतं जराचं.
हो का नेमकं काय कशामध्ये तुम्हाला करायचंय म्हणजे करियर करायचंय नेमकं
हेच कलेक्टर आय एस ऑफिसर
हम्म हम्.
हम्म
भेटते का आपण वेळ होत ते लहान आहे तर पिऊऊ
पिहू म्हणजे पिऊू झोपलेली असली की करायचा, आता पिहू साडे नऊ ला झोप. ते साडे दऊग पावले दहा दहा कधी साडे दहा वाज होते. मग रात्री जरा वेळ करायचा बारा एक वाजेपर्यंत मग त्याच्यानंतर मग दुपारी दुपारी पण झोपत असते ना ती
हो का?
हम् मग असं आणि सकाळी उठायचं सकाळी उठून करायचं जरा असं.
हम्म हम्म
सहा सात सात एक तास होतो सात साडेसात तास
हो का म्हणजे तुम कशामध्ये झालेलं एज्युकेशन
कोण का? हो माझं बी ए च आहे ना बी ए
हम्म हम्म मग तुम्हाला याचा इतिहास बघल पक्का असेल.
हो इतिहास भूगोल माझी मम्मीच टी टीचर आहे ना इतिहास भूगोलाची.
हा तेच तर मला वाटतं तुमचं असं कमांड त्याच्यात
हा मम्मी हे ना इतिहास भुगोलाची टीचर होती. हो. पण मग ते एवढं नव्हतं डोक्यात बसत आता परत आता परत ते पा बघायला लागले ना व्हिडिओज वगैर वगैरे आता परत लेक्चर्स करायला लागले त्याच्यामुळे आता घुसलं डोक्यात जरास. एवढे लहानपणी नाही घुसत नाही एवढं आणि घुसलेलं जरी असलं तरी. विसरून जात माणूस
हो का मग आता ऑनलाईन वगैरे करता का? क्लास वगैरे कोणता?
अ नाही क्लास वगर नाही क्लास नाही करत.
हा हा.
युट्यूब ना भरपूर व्हिडिओज येत युट्यूब वर म्हणजे, युट्यूब वरच इतके होतात ना. अ की मग तुम्हाला क्लास म्हणजे खूपच डीपमध्ये जायचं असेल तुम्हाला तस तो पूर्ण अभ्यास युट्यूबरच होतो. पण फक्त आपल्याला ह मॉक
जातात
हा ते पी डब्ल्यू चे वगैरे पण क्लासेस असतात ना
हो का? हो.. हो..
तर ते पी डी एस करत असते मग मी हम् त्या क्लासेस मध्ये म्हणजे ऑफलाईनच त्यांनी इतकं सारं कंटेन देऊन ठेवलेलं आहे ना सो त्याच्यामुळे मग ऍप घ्यायची गरजच नाही पडत इतकी
हम्म
हम् काही इथून काही तिथून आ चालता हम्
काय म्हणते बाल बाली आत्या काय म्हणते?
बाली बाली बाई
सगळेजण बाली ताई बाली ताई करतात हा हां हां सगळी जण त्याला तेच म्हणता हम्म.
त हो काहीही त्यांच नेट चालत नाहीे ना त्याच्यामुळे त्यांचा कॉलच लागत नाहीय
अरे दया
हा त्याच्यामुळे कॉलच लागत नाही त्यां त्या म्हणतात मॅड झालेत म्हणे सगळे कट झाला की तुम्ही लावा मला जर तुमच्याकडून लागलं तर नाही नाही लागलं तर मग मी करेन इकडून परत
हम्म बरं चालते ना
हा चालेल काय चाललंय मग बाकी कुठे आहेत? झोप ले का नाही सगळे मग?
सगळे आता झाले आज जरा लवकर झालं ना तर अकरा राईट अकरा होतात वर यायला मला कारण त्यांच ते शूट वगैरे चालते ना जेवण रेडी असते सगळं नऊ साडे नऊ पर्यंत आमचं सगळ रेडी होऊ जाते. दहा वाजेपर्यंत बसतोच सगळे साडे दहापर्यंत सगळं आवरण वगैरे पण आज जरा लवकर झालं आई ते स्विमिंगला गेले नाहीत. ते दोघं जण स्विमिंगला जाते ना आई आणि पप्पा
स्विमिंग! ला रात्री
हो संध्याकाळचं समजा साडेसहा ते साडेआठ पर्यंत चालते समजा त्यांचं
अरे बाप रे मस्त!
हा ते येउस तर मग
आ विनितदादाचे आई पप्पा आत्या हमं हम्म मस्त तुम्ही नाही जात का मग?
नाही त्यां मी का सध्या आ घरीच चालेल असं माझे हम् नवीन नवीन शिकणं काय काय कारण इकडल्या तर गोष्टी जरा बऱ्याच नवीन आहेत माझ्यासाठी
तुम्ही पण एज्युकेशन मध्येच काहीतरी करिअर करून टाका मस्त.
हम्म हम्म ओ बा त्यांचं कसं ते मॅक म्हणजे डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनिअरिंग माझी फिल्डच वेगळी आहे ती अ पूर्ण फिल्ड वेगळी आहे माझा एम
एमकॉम मग एमकॉम की त्याला त्यांना त्याला विचारायचं ना कोणते क्लासेस घेऊ मी मला पण सांगा सांग म्हणे एखादे.
तस मी वर्क फ्रॉम. अ य क्लासेस तर ठीक आहे मी आता याच्या पेच्या आधी मी टीचिंग फीलड केलेली आहे तीन वर्ष. हा त्याच्याता ते असं. आता एखादं वर्क फ्रॉम होम पहा म्हटलं.
हा म काय यतर.
हम्म.
हम ते तर जॉब तर परवर जात असते वर्क फ्रॉम होमचे.
हो तसं माझं मी पाहिलं होतं इंटरव्ह्यू वगैरे झाला होता. पण इथे ते कसं आपल्याला प्ले एकदा इंटर्नशिप बाहेर कराच लागत. एक एखाद्यास त्यामुळे हो. हा एकदा तरी बोलतात.
काय नाही तुम्हाला सांगते लेकरू बाळ होळीच्या व्हायच्या आधी एखा एकदा करून टाका काय करायचं ते. नंतर होत नाही कारण की बाळाला सोडून आपण जाऊ शकत नाही ना. कुठे बाळ एकदा चार. पाच वर्षाच होईपर्यंत मग आपण जाऊ शकत नाही आणि ते चार पाच वर्षाच होईपर्यंत. तर मग अप्लाच निघून जातं सगळं असं होतं. सो त्याच्यामुळे ते मग आधीच करायचं काय करायचं असेल ते.
हम्म.
हम माझंज आहे म्हण मला एवढं काही टेन्शन नाही आहे आणि ई पण पाहतात. ना पिऊला म्हणजे त्याच पाहात असतात सकाळ पाासून संध्याका.